हॅलो.
हा बोला की.
आवाज येतोय?
येतोय.
पाठीमाग तुमच्या खूप आवाज येतोय.
होय दंगा झालाय घरात आता आल्यात सगळी.
हा हां
काय नाही अभ्यास चाललाय.
झाला का नाही?
नाही चाललाय.
हा हां
आवरलं?
चालू हाय जेवलीस का?
नाही एवढ्या लवकर कुठ.
म कितीला?
दहा अकरा नंतर.
हा हां
तुम्ही...
होय जेवलो...
लवकर...
आमची टायमिंग आहे ही...
ह हा....
बोल की...
काय माहित...
काय नाही निवांत... तुझं....
चालय दहावीचा अभ्यास...
हा हा... कसा चाललाय मग...
हाय बऱ्यापैकी...
मग सुट्टीला फिराय वगैरे गेलीस का नाहीस.
नाही सुट्टी घेतलेली एक दिवस...
कुणीकडे गेलतीस मग..
वीराज जंक्शन आणि अ पाझर तलावला गेलेलो...
काय काय बघितलंस.
विराज जंक्शन मध्ये कागलमध्ये आहे तिथं कागलमध्ये नाही इकड... कोगनुळीला आहे..
तिथे वॉटर पार्क तेन होत आणि किड्स गेम होत्या. आणि पाझर तलावला बोटिंग तेन होत... म तु घ्या..
ओके...
गेलात काय..
आम्ही नाही जायला आमचं बाळ लहान आहे ना..
हा हा... बर... हॅलो...